अ मध्येच कॉल कट झाला काय?
होय वाटतं ग, काहीतरी ह्याचा प्रॉब्लेम आला असेल. नेट कनेक्शन चा वैगेरे.
मग ट्रीपला वगैरे जातेस का नाही, तू कुठं.
ट्रिपला वगैरे नाही मध्ये गेलो होतो. म्हणजे भरपूर दिवस झाले जाऊन. सिंहगडला गेलो होतो ट्रेकिंगला.
हा हा!
हूं आम्ही आठ, आठ, नऊ जण गेलो होतो बघ म्हणजे इथं आता आ जुन्या रूम ला राहत होतो क नि आधी, त्यांचे फ्रेंड्स वगैरे होते म. ते श्यामादादा त्यांची बायको, निधी तिचा नवरा. प्रतीक, पूजा, मी अमिषा, शिवानी. सगळेजण गेलो होतो मिळून आणि असं खडागड चडून गेलो होतो नही ट्रेकींग करत, त्यामुळ मजा आली अस बस न बस जाता डायरेट तिथ पण अस चालत गेल्यावर कसं सगळ्यांबरोबर मजा मस्ती करत बरं वाटतंय ग. म आम्ही सहा, साडे सहा, सात ला निघलो होतो बघ आम्हाला दुपारच्या ज्या पेक्षा जास्त वेळ झाला म्हणजे तीन, चार, वाजले होते पोहचायला वर.
हो!
हूं पूर्ण अस खडागड आहे. गेली होतीस काय कधी सिहंगडला आलतीस का इकंड?
नाही, नाही तिकडं नाही कधी आली.
हं छान आहे वरती आणि वर सगळं अस हे केलंत. जेवणाची वगैरे व्यवस्था पन वरच्या वरच आहे सगळी तिथं जायचं. बसायचं त्यांना ऑर्डर दिली की ते आणून देतात तीत बसायला वगैरे चटई हे ते सगळं देतात होय ताट पण कस हे करु ते तस भजी वगैरे सगळं असतेय काय पाहिजे ते.
आपण कधी तर एकत्र जमलो ना, म कुठ तर ट्रिप काढूया?
हं इकडच यां इकड बघण्यासारखे आहेत भरपूर स्पॉट.
कस आहे सगळी एकत्र असल्या ना जरा. अ मज्जा करायेता
हं तेच कि बघू रक्षाबंधनला, किंवा दिवाळीच्या वेळेस, वगैरे जर आलीत सगळी तर यू यां की.
हां हां युया कीं.
म्हणजे सगळ्यांना कशा सुट्ट्या पण असतात नही वेळ मिळतोय सगळ्यांना.
होय हो!
हूं त्यावेळे स जाऊ म.
आम्ही गेलोतो बघ गेल्या वर्षी पंढरपूरला.
होय!
होय!
कोण कोण गेल होता.
आमच्या घरातली गेलतो गाडी करून.
हय.
हा.
हम्म यावेेळेस पंढरपूरला जायला तुम्ही आ आळ्याला गेला नस. नाही आळ दिला का गेला होता.
काय पहिल्यांदाच गेलत ते पण गाडीत ना डायरेक्ट म्हणजे असं. रस्त्याला जा असतात ना सगळी वारकरी चालत चाललेले असतात पालखी ते. आम्ही त्यातच तसच गाडीतन उतरूनच तस दर्शन घेतलं. पालखीच ते आणि मग पाल. तिचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट पंढरपूर मध्ये जाऊन विेठलाचं द दर्शन घेतलं.
पालखीचं दर्शन कुठे घेतलं मग तुम्ही आळंदीत घेतलं का?
हम् कोणतं तरी गाव होतं असं मध्येच. तिथं गाडी थांबवली.
हां हां.
हम्म ते गाडी तेनी थांबवली. गेल्या वर्षी गेलतो काय नवीनच ती गावं त्यामुळे माझ्या काय एवढी लक्षात नाहीत. नाव.
हम् आधी आळंदीत जात्या आळंदीतन पुण्यात येत्या ग पुण्यातन मग इकडं. आपपल. कोथरूड हे ते जेजुरी नातेपुते वगैरे असं करत करत जाते. देहू वगैरे.
हा हा नाही तेवढं तिकडं आम्ही नाही आलो तिकडनं. इथ ना आम्ही मिरजमधन गेलतो.
हे असतात ग ठरलेली गाव असतात. म्हणजे त्यांच तिथं थांबून एक दिवस वस्ती ठेवून असे जातात.
मिरज वरून गेलतो ना सांगलीच्या साईडकडनं गेलतो ना.
हम् हम्. तस आता आजोबा गेलेत का नाही यावेेळेस आमचं. तर पप्पा काल गेल होतं म काल नाते. नाते पोत्यात जाऊन त्यांची पालखीची वगैरे भेट घेऊन आले परत.
हां हां.
फोन केला होता आलोयव नातेपुतात मग.
हा हा.
सगळेजण जास्त तर नातेपुत्यातच जातात. तिथं बहुतेक काहीतरी देवस्थान आहे बहुतेक.
हां हां.
पालखीचं दर्शन घेऊन मग त्यां वारकऱ्यांना भेटून आले.
हम् छान आहे ते छान वाटत ते बघायला. असं वारकरी सगळे गाणी म्हणत डान्स करत. बायकास डोक्यावर तुळस घेऊन.
वगैरे घे मागच्या वेळेस मागच्या वर्षी मी. माझी मैत्रिण गेलेलो आजोबाईथ आले होते की नाही पुण्यात मग इथे एक दिवस. ते वाहनतळ असते तिथे वस्ती असते का त्यांची मग मागच्या वर्षी आम्ही गेलेलो. मी माझी मैत्रण भेटायला तर बसेस बंद. के होत शिवाजीनगर पासून आम्ही तिथन. जवळजवळ चार साडेचार किलोमीटर आत चालत गेलो होतो. त्यांना भेटायला आणि रस्त्यान सगळी वार होय रस्त्या ना सगळी वारकरी मग त्यांना आधे म सनी म्हणजे अस कोण पण देतेस की चहा कोण असं केळ आहेत. सगळ्या ये न जाणाऱ्या वारकऱ्यांना सगळ देतात पाण्याच्या बॉटल फ्री देतात.
हां हां.
मग त्या आम्ही जवळजव आमची चार दिव वारी झाल्यासारखं आम्हीच लत गलो तिनं. त्यांच्यापर्यंत मग परत येताना शेवटी बस न आलो त्यावेेळेस बस चालू झाल्या नऊच्या पुढून
हा हम
त्यावेळेस काही दोघी होतो त्यावेळेस गेलतो ग यावेळेस ती नव्हती मग मला काय जायला मिळालंच नाही आजोबां
हम्
बघू म्हटलं मग आता वारीवर न आल्यावर परत जाऊन घ्यायची गट
हम्म आम आम्ही काय एका दिवसासाठी गेलतो मग पंढरपूरमध्येध्ये गेलो जरा नदीत हातपाय धुतलं आणि रांगेत ना गेलो देवदर्शन घ्यायला मग मुक दर्शन घेत इटलं आणि आलू
हो
होर छान वाटते मंदिर प छान आहे ते विठ्ठलाचं
मी काय गेलो नाही काधी पंढरपूरला मला जायचं एकदा बघू या्या किंवा पुढच्या वर्षी जाईन आधे मध्ये आता नाही वारीच्या आहे ना आता लई गर्दी असणार ग आधेमध्ये वगैरे गेले की कस जरा र काम असते
तर
बघू आधीमध्येध्ये जाऊन हम्म ते हजादी
प्रत्येक जण तिथं माऊली माऊली प्रत्येक जण अस नावान हाक नाही मारत माऊली माउली या शब्दनाच बोलवते
होय तसच बोलवतात सगळ्यांना एकमेकांना माऊली म्हणतात असं नाव घेत नाही तिथं भारी वाटते खर त्यांच्यासोबत त्या सगळ्या वारकरी संप्रदायाबरोबर
बवतात लहान मुलांच्या सुद्धा पाया पडतात तिथे
होय होय बर आणि बघितलेस किती लहान मुलं एकदम छ छोटी छोटी मुलं सुद्धा जात वाारयला
होय
काय कळत नाही त्यांना तरी सुद्धा म्हणजे ते असं त्यांच्या घरात ना ती परंपरा चालत आलेली सग नाही सगळे जायचे आहे ते तसंच ते लहान मुलांना पण घेऊन जात
ते लय छान वाटत तर तिकडं फक्त त्या रस्त्यावर वारकरीच असतात असं जास्त गाड्याच नसतात
हम्म चाल चाललेलं सगळ आणि जे दिस आ
एक साइड अशी त्या वारकऱ्यांसाठी केलेली असते त्या आणि एक साइड ला गाड्या सोडतात म्हणजे कोण दमलं तर त्यांच्या गाड्या असतात त्या गाड्यात जाऊन बसायचं
ट्रॅफिक जाम असतेय सगळं खरं असं वारकरी चालली की सगळे पालखी आली जवळ की सगळीकडन गाड्या बंद करतात पुण्यात तसंच करतात
हा हा
हम
चालतय,, थांब हं कोणतर आलय,, बघून येते मी.
बरं बरं चालतय.